हॅलो.
हा आता आवाज आला आवाजच येत नव्हता आधी.
हा हा आता येतय काय.
हा आता येतोय मजा येतोय ना.
हा येते थोडं बारीकच येते.
हा आ नाही ते नेटवर्कचा कधी कधी इश्यू येतो ना म्हणून. माझ्याकडून कॉलच होत नव्हता म्हणून म्हटलं तुम्ही ही करून बघा.
नाही मला आता पण कॉल केला पण आता पण म्हटले लागत नाहीे म्हणून का लागत नाहीे काय माहित.
हा तेच आणि आता पण. अ सुरुवातीला कुठे एक दोन मिनिटं काय झालंच नाही दोन सेकंड.
लाईन बिझी आहे म्हणून सांगतय काय.
हा लाईन बिझी असं दाखवत होतं.
मग ते तसं का दाखवत असेल मी आजच जॉईन झाले.
मी पण मला पण नाही माहिती मी पण काय समजतच नाहीये काय नेमकं काय आहे ते. म्हण मी जाते काल पण मी दोन पाच कॉल होते ना. त्यातले माझे. हा दो तीन कॉल म्हणजे तीन कॉल असेच गेले. दोन मत झाले ते पण व्यवस्थित अ नेटवर्क इशू असल्यामुळे आवाज व्यवस्थित जात नव्हता.
हम् हम् नाही आता मला दोघांनी कॉल केला होता ना ते पण म्हणतात की. माझ्याकडून होते कॉल पण तिकडून येताना कॉल आहे ना. हो लाईन बिझी आहे म्हणून सांगतेय.
असं आहे का हा ते म काय माहिती काहीतरी. काहीतरी असेल प्रॉब्लेम. तुम्ही कधी आज जॉईन झालात का. हॅलो हॅलो.
हा बोला की. हॅलो हा हो आजच जॉईन झाल्या.
हा.
जेवण तेन झालं. जेवण.
हो जेवण वगैरे झालं.
हॅलो.
हा हॅलो.
हा आवाज येतोय ना.
हा मला येतोय आवाज.
जेवंत झालं काय.
हो हो झालं जेवण. तुमचं झालं जेवण.
हा हो झालं.
हा काय करता तुम्ही घरीच घरीच असता
घरीच असते तुम्ही
हा मी पण आता सध्या घरीच असते.
जॉब करत होता का पहिला
हा जॉब करत होती पण आता नाही आता मुलगा लहान आहे ना. त्याच्यामुळे घरीच असते.
हा हा कुठे कुठून बोलता तुम्ही
मी इकडून मुंबई वरून
हा हा
तुम्ही?
मी मिरज.
हा. चिमण्याचा आवाज येतोय.
आवाज येतोय काय होय.
तिकडे कुठे म्हणजे नेमकं कुठे अ साईडला स हे आहे का शेती वगैरे आहे का?
नाही झाड तेन आहे असं बगीच्या सारखं काय आहे तुझा घराच्या पुढं केलेलं आहे.
हा हा
असं पेरूच चिकूचे ते असे झाडे आहेत त्याच्यावर येऊन बसलेले आहेत.
हा हा तेव्हाच
हा खूप आवाज येतय सकाळ तर सकाळ तर खूप आवाज येते.
हेना हा हा बरं
हम्म
बाकी आज तुम्ही म्हणजे मिरज म्हण अ मिरज म्हणजे इकडे आपलं मिरजला कुठे
इथ हे रेल्वे रेल्वे स्टेशन आहे की नाही.
हा हा
हा तिथे एक दोन तीन गल्ली सोडून आहे तिथं गुरुवारपेठ म्हणून आहे.
हा हा
तिथं राहते.
हा हा तेच बाकी शिक्षण का किती झालंय तुमचं
शिक्षण बारावी झाले आहे तुमचं
हा मी ग्रॅज्युएट आहे.
हा हा हे कॉल म्हणजे आपण कट करायला लागतय का आपोआप कट होतोय.
आपोआप कट होतो तो.
हो का,
हम्म दहा बारा मिनिट बोलावं लागतं मग कट होतो.
हा हा मला काहीच माहत नाही आता मग अशी पण कॉल आला का तिकडून ते लागलं नाही म्हणून हे झाला.
हा ते लोक तूमाला म्हणजे कुणी ऍड केलं तुम्हाला तुम्हाला माहि कोणी माहिती याच्याबद्दल दिली.
ते अर्चना आहे म्हणून
हा
त्यांनी सांगितलं तुम्हाला कोण सांगितलेलं?
माझी मैत्रिणच आहे ते ती हाय ना जी मेन हाय ना ती मैत्रीणीच हाय ना तिने सांगितलेल. मला पण माहिती नव्हत मी पण आताच जॉईन झाले. एक आठवडा झाला असेल.
हा हा
हा
मग हा होय. मला कालच बोलले मी लगेचं जॉईन पण झाले ते
हा तेच बरं य पण हे काम घरात असून बरंय म्हणजे कसं घरात तोत फायदा पण होतो आपल्याला
हा होय.
हा हा तुमच म्हणजे आता हे तुमचं सासर हाय की माहेर ये.
हे सासर हाय.
आणि माहेर कुठलं म
माहेर कोल्हापूर.
हा आ मी पण इचलकरंजीचीच हाय.
होय.
हम्म
हम्म हम्म
हा
एकच म अ फोन या लागलाय.
कोण फोन येतोय पण हा कट झाल्याशिवाय तुम्हाला दुसरा करता येणार नाय.
हा हा
नाय तर हा फेल जाणार फोन
होय काय
हम्म हा कट होईल दहा मिनटं झाली ना की कट होतो तो.
तेच म्हणजे मी बाहेर जाणार होते.
हा
मंग आय डेन टिज त्यांचा फोटो पाहिजे होता. म ते फोटो अ ते सिलेंडरचं नाव नाव हे करणार ये ना. हा म्हणजे चुलत ल म्हणजे ते सासऱ्यांचे म्हणजे कोणातरी पाहुणे आहे वाटतं मग त्यांचं नाव येई ना म्हणजे तुलाज कोणाच नाव हे नाहीये मंग माझं नाव घ्याय ते म्हणून ते त्याचं काय तर कागदपत्र लागतात की फोटो साईज ते
हा हा बरोबर.
मला ते फोटोसाठी मी फोन केला होता म आता त्याचा फोन आलाय वाटतं. तिला सांगितलेलं फोटो घेऊन हा फोटो आला की फोन कर म्हंटले होते.
होईल आता एक चार पाच मिनिटांनी कट होईल फोन.
हा हा म तिकडून जाता त मला जर तुम्हाला तुम्ही आता मला असं म्हणजे मी तुम्हाला कॉल केलेला तिकडून जर कॉल करायचां असेल तर आता हे विचारायला पाहिजे काय म
नाय नाय आता मी करेन ना आता हा कॉल मला लागलाय ना मग मी ह्या कॉल ह्या नंबरवर परत बघिन एकदा ट्राय करून
तुम्ही तुमचा फोन लावून घ्या का येतो आणि मग मला सांगा मी माल फोन मंग
मध्येच थांबायला लागते ना ते
हो ऍपमधूनच फोन लावाव लागतं
नाही तसं नाही म्हणत आता जर तुम्ही कॉल करणार असेल तर मी ऍपमध्येध्ये थांबायला लागते ना
हा आत माधेच जावं लागेल मला तिथूनच रेसिव करावं लागेल ना
हा नाही मी तसं बी मला सग मगाशी फोन आला होता ना तसं थांबले तरी पण तरी म्हणतात ती लाईन तुमची बिझी लागते
हा मग मी पण आता लावत होती तेव्हा पण तसच झालं लाईन बिझी लागत होती
मजेन मला सांगितलं ना तिला मी विचारलं तर नाही तुमचं व्यवस्थित पूर्ण झालंय मग नेटवर्क नसलामुळे होत असेल का काय काय माहि
हा पण मग तुमचं नेटवर्क नसतं तर तुमच्याकडूनच लागला नसता ना आता तुमच्याकडूनच मला लागला बरोबर
तुमचा आवाज तर असा स्पष्ट तर येतोय मगाशी एक कॉल आला होता त्याजा आवाजच येत नव्हता असं पूर्ण कानाले धरुन बसली
त्याला असेल त्याचा रें त्याचा नेटवर्क इश्यू असेल असं काहीतरी असणार
म्हणजे असे पाच टास्क असतात का त्याच्यामध्ये
हा पाच टास्क असतात आता मी ना तुम्हाला पाच वेळा केला तरी चालेल तर पाच असतात एका व्यक्तीला आपण पाच वेळा केला तरी चालतो
हम्म हम्
हा आता तुम्ही मला पाच वेळा केला तरी झाल ते मी तुम्हाला पाच केला तरी चालेल असय
हा हम
हम् मला पण नव्हतं माहिती माझी एक म दुसरी एक आहे ना तिने सांगितलं की तिने केलंय ना तो टास्क कंप्लीट
ह मग मला पण असं झालंय म्हणजे जी आहे ना माझी मैत्रिण ती माहेरी गेलती
हा
तिथे मला असं असं म्हटले म्हणजे कुणाला खरं पटत नाही असं तसं आणि मी केलं तुम्ही पण करून बघा म्हणून
हा बरोबर
हम् ह म्हणता ना मग मी म्हंटलं करते म्हंटलं म्हणूनच जॉईट पण झालंय काल झालं ते सगळं फॉर्म ते भरला
हा
मग आजच दोन कॉलेजले
हा हा हम्म बाकी वगैरे अस
काय तेे
कजू लाम झा
माझला होऊन आता बारावाचा बारा वर्ष चालू आहेता
अरे बापे मग भरपूर वर्ष आहे मुलं असतील ना हॅलो
हा तुमच ला म्हणून किती वर्ष झालं
माझे तर पाच वर्ष पाचव चाल
हा हा माझा मुलगा सातवीला आहे मुलगी ते उत् चवतीीला आहे
हा माझा मुलगा आता छोटा आहे नर्सरीला जातो.
हम्म हम्
होणे दोन वाजता जायचा टाईम त्या म्हणायच.
हा हा माझं लग्न लगेच अ अकरावी झाल्याबरोबर लगेच माझं लग्न झालंय.
हा का.
बारावीच ऍडमिशन घेतलेलं घेऊन चार दिवसच कॉलेजला गेले
हा.
तर लगेच लग्न झालं लग्न झाल्यानंतर ना एक दीड दोन महिन्यात लगेच राहिलं मी जर राहिल्यानंतर कॉलेज नाही काही नाही.
म काय तेच होत आता.
हा.
मला पण कोणी
हो तेच आवाजरा आला.
हम्म हम्म हम्म.
हम्म चला नाही मलाच मी केला होता त्यांना आणि बाहेर कुठे होत असतील तर उचलला नव्हता आता केला
हा हा.
मुलाला तर आणाया जावं लागेल ना
हा हा.
हम्म.
मिनिस्टर काय जॉब करतं?
ते ग्राफिक ग्राफिक डिझाईनिगमध्ये येत.
हम्म हम्म.
हे बरं आहे म्हणजे घरात बसून आपलं आपण तस पण फोन लावतोच ना वेळ असला की
हा हो.
कोणाला पण घरातल्याना वगैरे.
हम्म.
ते होत मग कोल्हापूरला जा कोल्हा आता पाणी भरलं होतं ना मध्य आता मध्यंतरी पाऊस किती होत ता पंचगंगा नदीला पाणी भरलं होतं ना.
हा होय.
भरपूर पाऊस लागला आणि आता पूर्णच गेला. पूर्ण म्हणजे पूर्णच गेलाय काहीतरी.
होय.
तू तिकडे आहे पाऊस
हा आता जरा एक चार पाच दिवस झाल कमी आहे‌.
हा. इथे नाहीये इथे पण नाहीये पाऊस गरम होऊन पडत चांगलं आणि मध्ये पाऊस एवढा होता की पूर्ण पाणी भरलेलं
होय. तिथं कृष्णाघाटला पण पाणी आलं होत पंचगंगेला बी पाणी आलं होतं येणं जाणं सगळं बंद झालं होतं.
हम्म. आता परत गेला असाच करतो काय तो पाऊस नखरे.
पण आता खूप उकडायला लागले गरम होतेच
मग कायतरीच आता सगळे मॅसेज करतेत कोण आहे काय
हा.
तेच ना हा हा मग आता मुलं शाळेत गेली असतील.
हा हो शाळेत गेली.